ह न हा आवाज येतूय का
आवाज जर मोठा मोठा ईना झाला लहान याय लागलाय.
बघा आत्ता?
बोला.
झालंय.
हॅलो, बोला की.
हा आवाज येतोय का माझा?
हा येतोय की बोला.
तुमचा पण जरा अचानकच मध्ये मध्ये.
काय झालं?
कॉल ब्रेक होतोय म्हटलं तुमचा.
नाही तुमच्या यालाच रेंज नसेल बघा.
आ इथ तर रेंज आहे आणि मी बाहेर थांबलोय. म्हणजे कुठं हे पण नाही नेटवर्क वगैरे फुल आहे मला पण. हा, हा आता यालाय बघ. हा काय नई म्हंटल काय करालाय?
काय नाही बघा निवांत आहे. जेवण झालं आता चहाच टायमिंग झालेलं आहे.
हा, हा.
काय मग तुमचं काय चाललंय?
काही नाही आज जरासं ऑफिसवरून लवकर निघालो.
हा, हा, हा, हा.
आज जरा कसं बाहेरचे विजिटर आले होते. त्यासाठी जरा त्यांच जरा मग त्यांना राहायची वगैरे सोय करायची होती. मग ते सगळं बघितलं त्यानंतर बाहेर आलो. त्यामुळे आज सकाळपासून काम पण लोड होत ओ भरपूर.
हा, हा.
माझी तर काम झाली, पण अ लंच ब्रेकनंतर साहेब पण आमचे बाहेर गेले होते आणि मग त्यांनी म्हंटले की एक व्हिजिटर येणार आहेत. फक्त त्यांना जरासं अ सांगा इथले कसं कसं आहे ते. त्यांना सांगून प्रॉपर ना मग ते म्हणाले मला जर असं इथ रूम वगैरे व्यवस्था जरा तुम्ही करून देता का? मग कारण अनोळखी असली की लगेच कोन देत नाही रूम. मग त्यासाठी मग ती कंपनीच नाव वगैरे सांगून मग तिथे त्यांची मग ते सगळं करून आलो. मग आता ते म्हणाले आता आज राहणार ते उद्या आमचं परत जे काय कंपनीत येणार त्यांच्याकडून काय अपडेट करून घ्यायचं ते घ्यायचं साहेबांच्याकडनं. ही सगळी प्रोसेस आहे बघा आता उद्या
हम्म, हम्म. होय काय? काय काम म्हणल्यावर आता करायलाच पाहिजे शेवटी. कोण पण कधी पण व्हिजिट द्यायला येणार ते करायलाच
करावेच लागते काय करणार आणि आता कसं अ सध्या की नाही कामगाराची सगळीकडे बघा मध्यंतरी आता हे ए आयच वगैरे जे काम आहे ना
हा.
याच्यात कसं होतंय की अ लोकांना पण ह लोकांना पण काम हॅलो बघा असा हे बघा लोकांना कामावरून पण भरपूर कढायला लागले
होय हो हो चालूच आहे होते काय करायचं विषय काय व्हायला लागलाय काय म्हणजे
ते पहिला कसं होतं माहितय आहे मनुष्यबळ जास्त लागत हो आता मनुष्यबळ कमी लागते ओ
मम पण पण मला तर एक मला म्हणायचं काय मला असं वाटतय की एआय इथे काम करेल पूर्ण आणि हेणं कामामध्ये प्रगती पण होईल पण मला तरी वाट सगळीच काम आच्याकडून होणार नाहीत असं माझं म्हणणंय आता ह रू आता ही म्हणा किंवा रोबोट म्हणजे काही कामं करायलात ना सगळीच कामं होणार नाहीत मग आ आता काही काही ठिकाण असं होतं की तुम्ही कितीही काम चांगली करा एआयला किंवा किचकट ठिकाणी किंवा झ एखाद्या व्यक्तीकडे जर टॅलेंट असेल हिडन टॅलेंट आणि जर तो त्या वापरून जर एखादं काम करत असेल आणि नंतर त्याला काम तुम्ही कोणत्या तरी रोबोटला वैैगरे कराय दिला तर ते प्रोप होणार नाही असं माझं म्हणणं आहे पण का तुम्ही किती कोण हे करशिला काम करशिला पण जी किचकट काम असत ती त्या जागी मनुष्यबळ हे लागणारच तुमाला
होय होय ते तर आहेच
कारण सगळीच काम ही अं युनिक टॅलेंट होतात असं नाही काही ठिकाणी अ एकेकांच टॅलेंट असत कि पहिला कधी कधी व्हायचं बघा कि तुम्ही एखादं काम कराय बसला कि ती सगळी कामं व्हायची तुमची आणि त्याच्यात एक स्पेशल काम जे असायचं ते खाल दुसऱ्याला कराय द्यायचे
मग तेच की म्हणजे आता विषय काय झालाय की तुम्ही काय म्हणताय कि हे आले रोबोट आले पण आता ते काय बोलतात की जसं जनरेशन अं जसं पुढे जाईल काय तसं एक प्रकारच म्हणजे हे पण होणार आणि माणसांचं पण जरा आता पहिला बघा की म्हणजे मनुष्यबळाशिवाय पहि कामच होत नव्हतीत बघितला ना पहिल्याच्या ह्याच्यामध्ये पण आता सध्या म्हणजे मनुष्य बळ कमी लागतय आणि बाकीची काम म्हणजे कराय लागल्यात मशनरी आल्यात काय काय मोठी टेक्निक वगैरे ते सगळं आले त्यामुळे ते होत वुुन जातात काम त्याच्यामुळं म तिथं कुटतर म्ह हे सगळे केलेय माणसांनीच पण त्याच्यामध्ये आता म्हणतात ना की मा माणसांचा कनाय वापर जरा कमी व्हायला लागलाय कामामध्ये वगैरे म्हणजे जे माणूस आता समजा तास लागत असेल तर ते काय तर अर्धा तासात किंवा पंधरा विस मिनिटात होऊन जातय असं काहीतरी होत असेल त्यामुळं कसं लोकांना काय झालंय आता पुढं जसं काय म्हणतात की ते अं प्रोडक्टची किंवा मागणी जास्त वाढल्यामुळे तेेन जास्त मनुष्यबळ कुठं तर कमी पडलाय त्यामुळे हे असंय
ब
म्हणजे हे सगळ्या गोष्टी वाढायला लागल्यात मला असं वाटत म्हणजे आपलं इंटरनेटचा वापर वगैरे करून हे सगळं व्हाया लागलय
आता वापर तुम्ही बघा तुम्हाला आठवते काय बघा तुम्हाला आटवत काय बघा आपण ज्यावेळी म्हण णे आम्हाला ज हे आम्ही कॉलेजला असताना मोबाईल सुद्धा वापरत होतो. माझं जरी ग्रॅज्युएशन झाल. होताना ग्रॅज्युएशनच्या लास्टच्या सेमिस्टरला मला फक्त दोन महिने शिल्लक होते. त्यावेळी मला मोबाईल घेतला मी, काय आणि तो सुद्धा मी झमच्या कारणानं मी दोन तीन महिने वापरला पण नाही, कारण ते आपल्याला तेवढं इंटरेटच वाटायच नाही, आणि त्याळी आम्ही रिचार् कसा करणार दहा रुपयला पन्नास एम बी, किंवा ते असं अ एक पंचवीस रुपये पैला वगैरे असं ते रिचार्ज करायचो आमी.
मी तर लोन पण घेतले अक्षरश. म्हणजे दहा रुपयला जे कार्ड भेटत होतं ना एक प्रकारचं ते कार्ड भेटायचं, आणि त्याच्या क्रश केलं पणे, म्हणजे ते काय नंबर वगैर जो काय आपला रिचार्ज टाकणार असणार आहे तो टाकत होता. आणि त्यावेेळेला दहा रुपये यायचे, आणि म्हणजे त्या दहा रुपयेवर आम्ही म्हणजे ते काय तर मिनटाला काय कात सेकंदाला होत ना ते. म्हणजे किती तुम्ही बोलला, किंवा काय बोलला ते आपला बॅलन्सपायचा बघा. म्हणजे मला ते आठवना झाले अजून की आपण समजा दहा रुप असला पण टाकलं की आपल्याला काय तर नऊ रुपये यायचे. नौका असं आठ रुपये आणि, त्यानंतर आपण हा म्हणजे मी तुम्हाला खर सांगू, हे मी किती कधी पर्य वापर मा अकरा ऍटलीस्ट अकरावी बारावी हा बारावी हा त्या पुुढे वापरले बघा म्हणजे, आता हे आले सगळं रिचार्ज नाही तर तेव्हा ते कार्डच भेटत होते आणि ते मी क्रॅश करायचं आणि एखादा म्हणजे, त्याच्यावर लोन पण आम्हाला भेटायचं समजा की आता मग तुम्ही ते पुढच्या लोन तुम्ही चुकवा म्हणजे काय म्हणतात, ते पेड करा हे पण
हा हा हा हा म ते. आणखी जमानाच वेगळा होता हो तो. आणि आता कस ए आय च्या याच्या मुळं नाही. किंवा बाकीचे हे जे आताच जे जनरेशन आहे ना, ह्याच्यामध्ये वेगवेगळे बदल जस व्हायल तास मनुष्याला ह कस अपडेट करणं गरजेचं आहे, पण कसं एखादी माहिती लगेच त्याला अ मिळेल हे शक्यता कमी असते. तेना्हा आता समजा आता एखाद पहिला वाटायचं कि अ काही एक काही मशनरी म्हणा, किंवा काही हे असतात, सॉफ्टवेअर असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला इ व पिलर म्हणा किंवा काही प्रिंटिंग वगैरे नाव करायचं किंवा आत्ता कसं झालंय. एखाद्या व्यक्तीच तुम्ही बिलिंग ऍड्रेस किंवा त्याचं नाव टाकला ना पूर्ण डिटेल्स सगळी येती काही फिलअप करायलागेत नाही. त्यासोबत त्या जर फायनल झालं ना, ऑटोमॅटिक बिल सुद्धा जनरेट होतं. आणि त्या व्यक्ती तर ह्याच्यावरती अ पॅन कार्ड वरती किंवा काही गोष्टी जे असतात त्यांच्या पर्सनल त्याच्यावर त्यांच ईई बिल सुद्धा जनरेट होत. म्हणजे सॉफ्टवेअर किती अपडेट केलेत लोकांनी हे आपण किंचित असत, आणि ते काम बघित न तर आपल्याला काय वाटतं खुर्चीवरर वसून करतात पण ते किती त्याच्या मागे मेहनत घेतलेली असते बघा त्यांनी एका व्यक्तीची एवढी माहिती लगेच त्यांच्या हातात येणं म्हण म्हणे जोक नाही हा पहिला आम्हाला आठवायचं अ आपला जे काही पूर्वज असायचे त्यांचा जर आप आपल्याला काही माहिती पाहिजे असेल तर प्रत्येक घरी हेळवी वगैरे यायची बघा
हम्म
हा त आली की सगळ्यांच तो काय काय माहिती आहे ना तुमच पूर्वज कोुठन आलं काय आलं हे त्यांच्याकडे एवढं कळायच
होय होय
ड नसाायचं ते पण आता ते पहिलं सारखं नाही हो कारण आता हे
अ ते आपल्या काळात हे होतो विषय काय होता त्यांनी ते काय बोलतात हो त्यांना बहुरूपी बहुरूपी ना ते असतात कि ते येत होते बघा म्हणजे आपल्या पिढ्यान पिढ्या माहिती एका बुकमध्ये लिहित होती वईमध्ये
बर
हा हा
देवी म्हणायचं त्याला
मला एवढं माहित नाही
वगैरे घालून अ पाठीवरती अ एका गुलाबी कलरच्या किंवा पांढऱ्या कलरच्या पिशवी टाक
ते त्याने माहिती वगैरे म्हणजे हे करत होतीत कलेक्ट करून ते म्हणजे आपल्या पिढीला म्हणजे तुमचं हे हे होते बघा म्हणजे असं सांगायचे आत्ताचे जर आले ना त्यानी म्हणजे आता कोण जर नवीन वगैरे जन्मला असलं तर त्याची पण माहिती म्हणजे
ती हे होतं म्हणजे पहिला पण काय हे नव्हतं ना कि काय बोलतात पहिला धाकला तरी होता काय हो म्हणजे आदोगरच्या ह्याच्यामध्ये म्हणजे काय असं नव्हतंच ना कसं कलेक्ट करून ठेवणार कोणाची माहिती काय कोण होतं बाबा पिड्यान पिढ्या हे सगळं आता आपलं लगेच एका सेकंदला सगळं निघ